हॅलो येतोय मला आवाज हॅलो
हॅलो
आवाज ये ना खबर
हॅलो ताई
हा यालाय मला आवाज तुमचा हॅलो
हा हॅलो
हॅलो
हेलो आवाज येतोय का?
हो येतोय तुमचा आवाज मला...
तुमच मला येत नाही असं होय लागलय
माझा तुम्हाला कस का येई ना आता मला यायला तर
हा आता येतोय हा हा हा येतोय
तुम्ही आत्ता जॉईन झालाय का ह्याला कार्याला?
हा परवा दिवशी झाले होते काल सुट्टी असत वाटत की
नाही, याला कुठ सुट्टी वगैरे असं काय हाय
तसं नाहीये का!
नाही तुम्ही सॅटरडे संडे एनी टाइम एनीवेअर कधी पण करू शकता.
मंग मी परवा दिवशी ऍप घेतले ते आणि फॉर्म काल भरलाय असं झालं होत
ह ह असं काय नाही कधी पण करू शकता तुम्ही रात्री बारा एक दोन कधी पण तुमच्या मनात येईल तेव्हा करू शकताय फक्त कॉलच टास्क असा आहे की समोरच पर्सन पण अवलेबल पाहिजे त्या टाइमला. त्यामुळे कॉलच तेवढं हे प्रॉब्लेम येते बाकी जी चे टास्क असतात ना ते तुम्ही जे तुम्ही स्वतः करू शकता त्यातून मी कधी पण केलं तरी चालत असं नाही की या टाइम मध्येच कराय पाहिजे वगैरे असं काय नाहीये
मग आता एक कॉलचे टास्क किती असतात?
हे टोटल तीस टास्क आहेत. म्हणजे तीस लो तीस लोकांना कॉल करायचेत! मग तीस जणांना आपण एवढं नाही करू शकत त्यामुळे एका व्यक्तीला पाच कॉल करायचे.
म्हणजे तीस व्यक्तींना तीस वेळेस काय पाच वेळेस करायचं का एकाला?
हा म्हणजे तीस कॉल करायच आहे टोटल मग आपण असं तीस लोक कुठ कुठून शोधणार मग आपण एका व्यक्तीला पाच कॉल करून असे तीस कॉल करायचे.
एका दिवशी पाचच होतात का
नाही नाही जास्त पण करू शकते असं काय नाही पाचच करू शकते असं पण एका पर्सन ला पाच वेळा कॉल करू शकतोय
हा हा तस आहे हम् हम्.
अशां आणि दहा मिनिटं बोलायच आहे दहा मिनटं बोलला तर तुमचा कॉल पकडतात नाहीतर नाही पकडत आणि त्यांना आवाज पण जायला पाहिजे?
हा हा मगाच्या कॉलला आवाजच येत नव्हता!
होय आता तो माझा पकडतात की नाही काय माहित
हा हा..
अच्छा
म्हणजे ते ऑटोमॅटिकच होत असेल ना आवाज नाही
हं! ते रेंजचा प्रॉब्लेम असेल किंवा ऍपचा त्यांचा प्रॉब्लेम असला तर तस होतय माझ्या तर दोन तीन कॉल असे झालेत. त्यांचा समोरच्याचा आवाज मला येत नाही पण माझा आवाज त्यांना जातोय आता मला असं होत होत जस तुमचा आवाज मला येत होत पण माझा आवाज तुम्हाला येईना असं आत्ता म आत्ता मी ज्यांच्या सोबत कॉल केलाय ना ह्यांच्यासोबत असंच होत होत माझा आवाज त्यांना जातोय पण त्यांचा आवाजच मला येत नाही
हा मग ते रेंजचाच प्रॉब्लेम असणार आहे
हम्म
हम्म
ते आता ऍप मध्ये पण सारखं इशू येतच असतात त्यांच सारखं अपडेट असतंय पण ईशूच काय संपत नाहीत
हा तस असं गावाकडं तर जास्तच रेंजचा तेन प्रॉब्लेम असतोय
हा तुमच्या इथं टॉवर जास्त नाहीयेत का
आहेत पण असं जरा जरी पाऊस तेन आला ना मग होत नाही रेंज जास्त येत नाही अस प्रॉब्लेम होतोय
हा हा
हम्म
जेवण वगैरे झालं
हो झालं तुमचं
होय जेवूनच बसलोय ते आज वट पौर्णिमा ना मम्मी सोबत गेलेले मग घरात आलते आणि तुमचा कॉल आलेला
हा हा
म्हणून म्हटलं थोड्या वेळाने करते
हा जास्त दगदग तेन होत्या
हा
हम्म
तुमचे पूजा तेन पोळ्या तेन झाल्या
हो झाल्या की तुमच्या
झालं
हा हा
मग तुम्ही काय करणार आता बारावी नंतर पुढं एज्युकेशन
आता मला बीएससी ला ऍडमिशन घ्यायचंय
बीएससी घेणार हा हा बीएसी ते मधून काय सब्जेक्ट म्हणजे. त्याच्यात पण बॉटनी, झुलॉजी, फिजिक्स असतंय ना.
हा.
म्हणजे स्पेशलायझेशन करणार आहे की बीएससी असं प्लेन करणार आहे.
बीएससी प्लेन करायचंय.
हा.
हम्म.
आता तुम्ही अकरावी, बारावी सायन्स होत का?
हा सायन्सच होत.
हम्म.
आणि मग बी एस सी करून पुढं.
म्हणजे ते ऍडमिशन सुरू राहू द्यायचंय तसं मी आधी स्टेनो केलेलं आहे. त्यासाठी लागतय की स्टेनोग्राफर
हा हा.
ते कोडिंग लँग्वेज असते.
हा हा.
केलेलाय.
मग त्याच्यामधून तुम्हाला जॉब देईन काय?
हा असतात जॉब त्या वॅकन्सी ते निघतात की त्यात पण.
म्हणजे त्याच्यासाठी जॉब रोल काय असतय..
आता तुम्हाला सांगायचं म्हलं ते. कोर्टात हे नसतय का ते समोर टायप राय प बस हा तस असतंय.
म्हणजे तुम्ही टाईप रायटरचा जॉब भेटता का तुम्हाला त्याच्यामध्ये.
हा जर मी त्यात जर पुढं जर मी इन्व्हल्व्ह होत गे शिकत गेले त्या नंतर मी ते उघडतोय.
हा हा.
हम्म.
आणि तिथं पेमेंट कितीपर्यंत असते तुम्हाला?
असं म्हणजे त्यात ज स्पीड वर ते नसतय.
म्हणजे आता कमी स्पीड असेल तर किती पेमेंट असेल आणि मिीडियम असेल कि? फास्ट स्पीड असेल तर.
आधी त्याची अ ऐंशी पर्यंत स्पीड असते ऐंशी नंतर एकशे वीस अशी वाढत जाते जितकं फास्ट असेल तितक फास्ट पेमेंट असते अस असते.
हम्म, हम्म तरी म्हणजे किती असते? त का म्हण म्हणजे पन्नास हजार लाख किती अस
स्टोनोग्राफिला
हा
तरी बघा कि आता सत्तावीस हजारापासन पुढं असो शश पन्नास पर्यंत अस
हम हम
हम्म
म्हणजे जर का तुम्हाला कोडिंग मध्ये इंटरेस्ट असेल तर प्लेन बीएस सी करण्यापेक्षा बीएसी सी एस केला तर म्हणजे कम्प्युटर म्हणजे जे कोडिंगचे सब्जेक्ट असतात ना ते पण तुम्हालायेतच्याममध्ये
हा
म्हणजे फक्त प्लेन बीएस करून असेल फक्त डिग्रीज भेटणार ना तुम्हाला त्यातन नॉलेज का नाही तुम्ही कोंडाचा. त्याच्या तडंग सब्जेट कप्युर रिलेटे
हा
त्याच्यातन पण तुम्ही करिअर पुढं करू शकता प्लन बी अस घेऊन असं पण चार वर्षात जाणार आहेत आणि तसं पण चार वर्षात जाणार आहे
हा ते है
म्हणजे माझ पण बीसीए झालं म्हणजे आमच पण आमला काय असती बीसी बीए पड सक् आणि बीएस सी वाल्यांना कसे बाकीचे सायन्सचे सब्जेक्ट आणि एक दोन कम्प्युटरचे सब्जेक्ट असतात.
हा
तसं आम्हाला बी स ए वाल्यांना सगळे ऑल सब्जेक्टच खोडचे असतात फक्त एक दोन सब्जेक्ट म्हणजे मॅनेजमेंट वगैरे हे अस सब्जेक्ट असतात
हम्म हम्म
नाही तर बीएससीवाल्यांच्या नामचे सेम असते
हा मग आणखीन काय.
नाही नाही. हेच करायचे आता म्हणजे तुम्ही आता तुमचा हापस कॉल आहे का?
हा फर्स्टच आहे.
अच्छा. म्हणजे तुम्हाला अजून पाच अजून दहा माझ्याकडून तुम्हाला दहा कॉल भेट तील. म्हणजे माझे पाच आणि माझ्या म्मीचा पण नंबर आहे नंबरती पण कॉल ते पण तुम्हाला पाच भटतील.
हां.
म्हणजे तुम माझ्याकडून तर दहा कॉल भेटतील आणि कोण असतील तर मग त्यांचा नंबर तुम्हाला देते मग. त्यासोबत तुम्ही कॉल करा चालेल.
हम्म हम्म. ह मग तुमचा मम्मीचा नंबर मला सेंड करून ठेवा मी नंतर करन मग त्यांना पण.
हा हा चालेल की, त्याच्यावरती पण मीच बोलणारे. मम्मी नाही बोलन हा.
हम.
त्याचे पण टास्क मीच कमप्लीट कराले. तीचे पण आत्ताच पास झाल्यात फक्त.
तसं पण करू शकतोय का? कुणाच्या ह्याच्यावरन पण आपणच आता तुम्ही कसं करताय, मम्मीच्या हच्यावरण पण तुमचंच
म्हणजे माझच नाही करत मम्मीचयेत. म्हणजे याच्या आधीच सगळं मम्मीनच केलं पण आता कॉलिंग मम्मीला टाइम नाही म्हणून मी कराय लागली.
हा तेच म्हणजे असं कॉलिंगच तुम्ही करताय असं.
हा.
हम्म हम्म. काय करतयात तुमच्या मम्मी.
मम्मी आमची मार्केटिंगच हे करता म्हणजे महिलांच्या आरोग्यासाठी अ जे आपले मुलींना आता कॅन्सर वगैरे व्हायला लागले ना
हा हा.
त्यासाठी त्याच्यावरती काम करते.
ह ह.
आता हे डिस्कनेक्ट करा मी कॉल करते परत.
हा हा.
हा